हॅलो.
हा हॅलो
हा येतो ताई आवाज.
हो हो तुम्हाला येतो का माझा? हा ना हा हा हो हो. काय चाललं झाला का जे-
काय नाही हो चहा पाणी झाला का. बसलोय आता काय तुमचं काय चाललं बाकी.
नाही काही नाही आता हे काय मुलं आले शाळेतून. हम्म चहा वगैरे झाला हम-
कोणता विषय घ्यायचा मग आपण,
हा हा चालेल ना हो तुम्ही हा-
कुठं राहता तुम्ही नाशिक?
अ नाही नाही ते- तुमच्याकडे पाऊस आहे का?
हो पाऊस आहे ना, आज सकाळचा थोडासा आहे ना अ.. आलाय म्हणजे जास्त नाही एवढा पण थोडासा.
हा का थोडा आहे का ह हा हा आमच्याकडे पण आहे, खूपच पाऊस आहे. इकडे पण ना. हम्म हो मग खूप गोंदळ राहतो ह.
हा
तुला जायचं असत अस- हा तेच हम्म. हो चाल मग हम्म सुट्टीच्या दिवशीच. टिफिन ला काय नाही. मुलाला जास्त करून म्हणजे नाही रास- इडली पोहे अ हा भाजीपोळी काय तो एवढं खात नाही त्याच्यामुळे मग थोडस
म्हणजे म्हणजे त्याला सवय पण लागते थोडी थोडी
हो नाही कधी तरी देतो मग असं नाही का हम्म एक दिवस आड एक दिवसाआड असं
हा
हम्म हम्म तेच ना तुमचा अधिक मास कसा गेला मग?
हा छान गेला असत सगळी इकड धाव महिन्याभर खूप धावपळ धावपळ चालू होती इकडं जा इकड जा नंतर आपल्या घरी पाहुणे हो
हो.
आल्यामुळे सगळ्यांचा आनंदच होत तो एकेळ
हो आणि आधी कस आपल्याच म्हणजे माहेरे किंवा असंच बोलावलं जायचं आता तसं नाही मावशा पण बोलवतात मामा बोलवतात सगळेच बोलवतात.
पहिले फक्त कार जावाई बोलवायचे आता म्हणजे खूप मोठा केला जातो
हो मोठा
च्या मामा
मामा हो हम्म. हो या वर्षी तर खूपच छान होत सगळीकडेच
छान आणि ते काय झालं सोशल मीडिया मुळ ते खूप छान. डेकोरेशन हा. किती छान करतात डेकोरेशन तर किती छान हो कोण कुठं येऊन जायचं ते कळत नव्हतं आणि आता ती एंट्रीची एवढीच सुंदर राहते ना जेवणाच तर काही पण अस पण एंट्री इतकी सुंदर करता फुलांची रांगोळी वेलकम त्या रांगोळी वगैरे पाच लक्ष एकदम छान वाटून जात ते.
हो नाही छान करतात आता. त्याच्यामुळे भारी वाटलं नाही का असं म्हणजे प्रत्येकाला म्हणजे असं नाही का हा आपलं केल्यासारखं वाटलं त्याच्यामुळे
खूप ठिकाणी असं पण केलं गेलंय की म्हणजे ते बॅनर वगैरे पण छापल्या गेले
हो मग छापलं गेलं ते ते नाही आणि दुकानात पण भे मिळत होते ना. असं हे नाही का अधिक मासाचे. ते थाठ पूर्ण जेवणाचं ते हम्म हा काही काही न फोटो पण काढले होते लावले होते पोस्टर.
म्हणजे भाचा असला तर भाच्याचा फोटो त्याचं नाव आईवडिलांच उभं फोटो ते एकदम म्हणजे एकदम सणासारखं साजरां केलाय ग सण.
हो हम्म आणि आता असं भाचना पण नाही का. चांदीच हे ते दिल्या गेलं असं म्हणजे पहिले काय एवढं नव्हतं होत.
नाही नाही पहिले काहीच नव्हतं पहिले जेवण करायला बोलवलं का कपडे घ्यायचे किंवा पाच भांडे घ्यायचे झा आणि जेवण करून काढून द्यायचे ते फोटो नाही कसलं काही नाही काय.
काही नाही.
आता ते तांब्याचे पाच भांडे घेतल्या जात्या किंवा कोणी चांदीच. त्या दिवा घेत हो अस म्हणजे एक एक. महत्व हो तांब्याला आहे पण मग आता जस दुनिया
म्हणून मग हा तस हम् घेतात म. हो तुम्हाला किती मुलं?
मला दोन हेना दोन मुलं हे मोठ बारावी झाली त्याची. तो आता डिप्लोमाला टाकलाय आता लान्ह्या. दहावी झालीय चाललंय त्याच्या ऍडमिशनच हो दोन्ही मुलांचे.
हो का अरे वा अ हा मलाही दोन्ही मुलंच हे.
हा मला नाही मुलगी नाही मुलगी पाहिजे पण मग आता.
पाहिजे खरं पण मग काय. हाऊस पन करता येत ना मुलीची पण मग. या मुलांना काय करणार हे हाऊस कपडे नाही घेताय म्हणजेनाइ. त्या मुलींना फ्रॉक वेगळेे वेगळे सगळं हाऊस करता येते त्यांची. हम्म.
हो काय आहे आता तेच मुलं तर काय करणार आहे ना नशिबात नसल्यानंतर.
काय करणार हो बरोबर आहे ना. हा हा माझा छोटा आहे एक.
हम् हा.
शाळेत जातो हम्म सातवीला हे.
हम्म.
हा तेच हो कुठे फिरायला गेले नाही का तुम्ही. जाता हो उन्हाळ्याच. ह. आवाज नाहीे येत हे होताई तुमचा क्लियर.
गेलो होतो.
अच्छा.
सुट्ट्यांमधी मग. आता काय शाळा सुरू झाल्या आता एखानं दिवशी पावसाळी काढू. कुठ तरी ट्रिप निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे छान आता.
बरोबर आहे ना छान वाटतं आणि पावसाची झाली ए उन्हाळ्याची झाली का पावसात. पण जायला पाहिजे ना. हम्म ते पन हे हो मग पाऊस. पडल्यावर अस वातावरण राहतं हम्म. सगळीकडे हिरवळ राहतेय छान वाटत फिरायला पण हम्म. तेच ना कारण वातावरण भारी होऊन जातं इकडे त्र्यंबकेश्वर ह्या साईड ला. पन किती छान वाटतं.
खूप छान हो इतकं छान आहे ना आता माझं माहेरच त्र्यंबकेश्वर हेन. खरं म्हणजे तिथं हे ना.
खूप भरी वाटतं तिकडे खरंच.
ते य हो आता म्हणजे भाताची रोप वगैरे टाकले. नंतर ते आवणी करता इतकं सुंदर म्हणजे ते काम केलेलं हे पण आत्ता तर पाहिला सुद्धा. खूप म्हणजे छान वाटतं ते काम करून बसलयं पण तरी पण ते छान वाटतंय आणि ते पाऊस डोंगरावरून ते पाणी जे पडतं. ते इतकं छान खूप सुंदर वाटत म्हणजे तिथं आम्ही. हो ना म म्हणजे तिथं आम्ही गेलेलो काम केलेलं त्यावेळेस त्याचं काहीच मत नव्हतं नसत. पडतंय चालतंय काय पण आता.
हो आता ते बघायला लोक जातात तिथे. हम्म
मुलांना तर बघितल्यावर इतका आनंद होत, तर मुलं इतक फोटो काढता इतकी फोटो काढतात, ते भाताच्या वावरामध्ये ते इकडं तिकडं इतके पळत, हिडता बाबरे बाबरे. खू छान वाटत
नाही ना मग ते, तसं भेटत नाही ना, परत वातावरण तसं क्लायमेट तसं भेटत नाही, परत फोटो काढायला न हम्म हो हो आता पाऊसात अशाचं खूप, ट्र्रीप निघतील
हो, पण ते कसं आता पावसा पावसाच, आपल्याला जपायला पाहिजे, थोडेस सकाळी वगैरे राहते, त्यामुळे त्या गोष्टी पण खूप जपावा्या लागत, त्या
हा
हम्म, आणि त्याच्यानंतर प्रतिक हो, वाडोली फाट्यापताना इतकं सुंदर आहे म्हणजे आत्ताही दिवसात पाऊस पडल्यानंतर जर गेला ना तर इतकं सुंदर वाटत त निघूशीच वाट चौकून डोंगर आहे, मध कि मंदिर आहे, आणि ते डोंगरावरून पाणी पडतानी इतकं सुंदर वाटतो, का तिथं न्यूशीिच वाटत नाही. खूप छान खूप छान म्हणजे, ते आपल्याला के जर नातला आल्यासारख्या फिलिंग वाटतं
वाटत, हा मग आता तिकडे ज्यांना, जास्त अजून जाणं शक्य होतो, पर्यंत पण मग हेय केलेलं, ते छान आहे, खरं
हो, आम्ही दोन वेळेस जाऊन आलोत, छान हो मस्त आहे बघण्यासारखं आहे, हा मुलं वगैरे घेऊन गेल ना तरी म्हणजे, छाान असं अ, आणि पावसाळ्यात छान वाटतं, ते डंगरातले पुन्हा हिरवळ हिरवळ राहतं ना इतकं हो तिथे खूप च तिथे तळ पण आहे, ते हो आणि त्या बाजूनून छोटस तळ पण आहे, मस्त त्याच्यावर तिथं थोडस फिरलं वगैरे तरी छान वाटत, मुलां
हो, फिरलं वगैरे तरी छान वाटतं, ना बरोबर आहे ना
ेश्वरच्या ठिकाणी सगळेच बघण्यासाठी अंजनेरी झालं, त्र्यंबकेश्वर झालं, प्रतिक केदारनाथ झालं, ते, सगळं बघण्यासारखं आहे, त इिथं हो हो असं म्हणजे, काही नाही का तिकडं गेल्यानंतर काही नाही फक्त मग माहिती पाहिजे, आणि गेल्यानंतर तेवढा वेळ दिला पाहिजे, आपला
हो आणि मी म्हणजे, मध्ये जाण्यासाठी कसं मग गाडी वगैरे आपली पाहिजे खरं कारण तर मध्ये येत ना, थोडस खूप हा मग काही नाही, हो
त्याच्यामुळे मग ते काही टेन्शन नाही रा सकाळी जरी नऊदा आला निघालं तरी सगळ बघून होऊन जात, आणि अजनेरीच्या वरती चढायला म्हटल्या पावसाळ्यात नाही मग थंडीच्या दिवसात कारण पावसाळ्यात त्यांना मुलं वगैरे जाण ते सटकाळी वगैरे त्याच्यामुळे थड थ, का, वा
नाही थंडीत काही नाही, हो बरोबर आहे. हम्म, नाही ांग ना तुमचं माहेरच आहे का? तिकडे राबगेश्वरा ला. हा! हा! होका? हा! हा! ! तुम्हाला घेता, येतो आनंद!
हो! आनंद म्हजे इतका? आता पुढच्या म्हणजे पाऊस पडल्यानंतर त शेस राहत नाही पण एकदम म्हणजे, सगळं बालपरता आम्ही छान आटून घेतलंय शेळस म्हणजे जे नाही ते सर्व आठवण गेलेलं आहेत चवहाते
हो, ना? हा! हा! ! बालपण मन मग छान गेला असेल त्यामुळे तुमचं तिथे मस्त!
हो खूप खूप इतकं छान! ना तवा जे आता सांगितलं तरी म्हणजे ते आम्हाला सांगितल्यावर मुलांला खूप विशेष वाटत! काही आता आपण थांबव मी, तुम्हाला पाच मिनिटांनी करतो. ऐका ना! दहा मिनिट झाले पाच मिनिटांनी करते. करते कॉल! म पाच मिनटां आहेत. पाच मिनिटांनी करते. कॉल मी तुम्हाला मग बालपणावर! मगबोलू आपण हं! !
ठीक आहे, का? ह